हॅलो?
हॅल
हा बोल की.
हॅलो काय राहिलीस?
हा बोल बोल. काय नाही रिल्स बघत बसलेलो बघ.
काय म्हणलास?
रे रील रिल्स बघत बसलेलो.
हा हा हा.
हां
जरा रेंज चा प्रॉब्लेम आहे रे इकड! त्याला गेलतास का फुटबॉल खेळ
गेलतो की, पोर मरदा येणारं म्हनली त्यातली अर्धी निम्मी काय आलीच नायत.
हम्म. हेच्यामुल, पावसामुळे झाल असल.
व्हय खर फुटबॉल खेळची मज्या पावसातच रे.
हा तेच की पावसातच भार वाटते सूड
हा. बोल की. फोन का केलास?
ते हेच्याबद्दल आपलं ह ते एनिमी.
बघणारेस तू?
होय.
अरे मध्येच काय झालं तुला?
बघुया म्हणलो काय विषय आहे सगळे म्हणतात ऑनिमि, ऑनिमी
बर बर बर बघ बघ.
हम्म. तो तू बघतीस न का?
होय माझ्या झाल्यात की झालं कमीत कमी अकरावी. नंतर चालू केली बघ दोन, तीन वर्षे तरी झाले.
एवढं.
हा
मी कधी बघत नाही सोड पण हे बघतोय काय आपलं फक्त हॉलिवूडच्या सिरीज आणि पिक्चर.
हा हा बर. मग आताच तू कुठली बघायला आहेस पहिली?
ते तू हे गेलेस ते. तुझ्या वॉलपेपरला लावानास काय कुठल्या
हा. ती बनवतेस ती काय चांगलेआहे ती पण. माझी आवडते बघ ती खरं
काय म्हणजे?
हे बघ त्यात कशी स्टोरी आहे सांगू काय? बघ. एक शाळा दाखवल्या. ती शाळा कशी असत्या? शाळा म्हणजे आता आपल्यासारखी शाळा नव्ह ती तिकडची शाळा आहे समज.
हां हां.
त्या तेजे आहे ना शाळा. ति मोठीच्या मोठी शाळा असत्या. तिथंच तुला जिम असते तिथंच तुला मोठे, मोठे स्टोअर जे तू बाहेरच्या जगात सगळं घेतेस.
हां.
त्यांनी असा पूर्ण आयलंड टाईप केलेला असते, तिथं ते सगळे एका ठिकाणी असते. आणि त्या शाळेत तुला ऍडमेशन घेण्यासाठी हुशार पोरं लागत्यात. त्यात कसं असतय चार वर्ग पडलेली असत्यात.
हम्म.
चार वर्गांमध्ये कस त्यांच्या आयक्यू वाईज म्हणजे जुन्या ती सॉरटिंग केलेली असते ए, बी, सी, डी, आणि जो हिरो दाखिवलाय तो कसा असतोय? तर हिरोला एकदम असं मास्टर माइंड दाखवलाय.
हा.
मास्टर माइंड त्याला सायकोलॉजीच पूर्ण ज्ञान असतय. फाईटिंग मध्ये सगळ्यात हे असतय तेज लहानपण असं नॉर्मल गेलेलं नसतय. ते तशी कशी कन्सेप्ट दाखवल्या एक व्हाईट रूम म्हणून
हा.
त्या व्हाईट रूम मध्ये त्याला असा पूर्ण एक सगळ्यात महारथ म्हणजे काय म्हणत्यात कि त्यो सगळ्यात चांगला फायटिंग मध्ये चांगला, हा सगळ्यात अभ्यास म्हणजे त्यासाठी अशी नॉर्मल गोष्ट असत्या म खर तेला असं कोणासमोर हे व्हायचं नसतय म्हणजे कस आता तुला येतय सगळ एखाद्या माणसाला येतय म्हणून ते सगळं दाखवतय, की मी करू शकतोय पण तेला ते तस नसतय तेला कुणाच्या नजरेत यायचं नसते.
हा हा. कळाल.
ते पहिल्याच परीक्षेला त्या मार्क कसं पाडतय माहितय काय करेक्ट पन्नास पडतंय करेक्ट सगळ्या विषयाला. ऑक्युरेट फीप पटी, हे बघ जास्त मार्क पाडलास तर तो ऍव्हेज पेक्षा वर गेलास म्हणजे तो हुशार य झालास
होय.
म्हणजे तू सगळ्यांच्या नजरेत येनार. आणि समज ऍव्हरेज पेक्षा खाली गेलास तर तू डम झालास.
होय तेच की
मग तो नाही डम पण हाय, नाही स्मार्ट पण हाय एव्हरेज
एवरेज
हा तेजाकड काय स्कील हाय कुणाला माहित नसतंय. मग आता यात विषय काय असतोय शाळा टास्क देत असत्या चार वर्गांमध्ये. प्रत्येक वेळी. ते टास्कला जिकत-जिकत-जिकत प्रत्येक वर्गाने आपला पुढचा वर्ग करायचा. की समज डीवाले आहेत तिनी जिकायचं आणि सी व्याच मग सि वाले जी जिकून हारली की परत डी हुंणार. अस हे करत-करत-करत पुढे जायच असतय. मग आता त्यात कसं दाखवले ते हिरोबरोबर एक साईड कॅरेक्टर दाखवलिया दुसरी तिला जायच आसतय ते ए वर्गात पण ती गेलेली नसत्या तिच्या हिच्यामुळ मग ती हिची मदत घित्या
हा.
तिला कळत यो कसा आहे ओरिजिनल मध्ये हेजी पर्सनॅलिटी काय आय. ही तिजी मदत घेत, घेत, घेत वर जायचा प्लॅन करत्या. हे पण मदत करते. पण सगळी ताकद वापरत नाही. तेवढीच मोजकीच ताकद वापरते.
हा, हा.
टोटली सांगू काय तुला. ह्यामध्ये, काय दाखवलीय? मग, कसा विषय असतेय. पहिल्यांदा हे का मग तुला सांगतो. काय दाखवले. त म्हणलं असतं बाकीच, तर तिथंच त्यांना राहायचं असतय. प्रत्येकाला एक- एक खोल्या असत्यात.
हा.
एक किचन, एक रूम, खाण्यासाठी. त्यानंतर, आतच त्यांना प्रत्येकी स्टार्टिंगला दोन लॉक. दोन- दोन पॉइंट, दोन- दोन लाख पॉइंट देऊन जात्यात.
हा.
ते दोन - दोन लाख पॉईंट त्यांनी वापरायचेत, एक पैसे म्हणून. समज ते बाहेरचे दोन लॉक हायत ति तिने तिथं वापराच. त्या पैशाने ते, काय पण घेऊ शकतेत. तिथलं आता समज एक बॉ टलय पाण्याची. ती दहा पॉईंटला असत्या. असं करत, करत, करत ते पैसे सपणार सगळं. मग काय करत्यात, थोडी उडवत्यात सगळे, एका वेळी थोडीच ठेवत्यात. सगळ्यांना काय वाटते. पुढे जाऊन परत पैसे मिळणार ते. तेवढंच, दरवेळी. पण ते तसं नसते. टास्क जिकण्यावर असतय. पुढं मिळणार का नाही, तुम्हाला? असं करत त्यामध्ये सगळी उड त्यात म्हणजे टोटली सांगू काय? त्यात तू पॉईंन जसं, तू रियालिटी मध्ये. काय पण विकत घेऊ शकतेस. काय पण. तसं मग, एखाद्याला त्या शाळेतन बाहेर काढाल्यात. काहीतरी केलाय म्हणून. तर त्या शाळेत, तू ते पॉइंट देऊन तू स्वतःला परत, त्या शाळेेत घेऊ शकतेस. म्हणजे, सोप्या भाषेत करप्शन.
साये.
हा शिक्षक. म्हणजे, त्यानंतर एखाद्याचा बाहेर वापर करत्यात, माणसांचा.
हम्म.
काम होईस्तवर. ते पण त्यात दाखवल. म्हणजे तू रिअलच्या कामात काय, करतेस?
ते सगळं.
ते सगळं त्या शाळेमध्ये शिकवल जाते. एखाद्या विषयी स्ट्रॅटेजी. आता तुला एक बिझनेस उभा कराला बिझनेससाठी स्ट्रॅटेजी. तसच त्यात टास्क पण असत्यात. की तो टास्क जिंण्यासाठी कशी स्ट्रॅटेजी वापरतेस.
हा, हा.
असं सगळं असतंय. आता त्यानंतर, समज असं त्याच्या वेगवेगळ्या टास्क दाखवल्यात. मध्येच त्यांना कुठ्या वेगळ्या ठिकाणीे नेत्यात. तिथे त्यांना सर्वाइ करत असतय.
हम, हम.
मग तिथं, असं वेगवेगळे टास्क असत्यात. की, तुम्ही सर्व, आता समज, त्यात एक खेळाय एका आयलंडला नेेत्यात. आणि सांगत्यात की, तुम्ही प्रत्येक चार वर्ग आहेसा, बरोबर. ते चार वर्ग, त्या ठिकाणी असणार. तुम्ही काय करायचं. स्वतःचा कॅप्टन लपवायचा. प्रत्येक टीमचा एक कॅप्टन असणार. स्वतःच्या कॅप्टनच नाव लपवायच. आणि दुसऱ्या कॅप्टनचं नाव हुडकून काढायचं.
काळाल, काळाल.
हा. आणि मग ते एका, कार्डावर नाव लिहिलेलं असतय. आणि ते कार्डच कार्ड कोणाकड पण देऊ शकतेस समज कॅप्टन तू आहेस तर कार्ड मी पण देऊ शकतो. ते मग तू त्या नुसत कार्ड हात आहे म्हण ओळखू शकत नाहीस कीस कॅप्टन आहे.
हां हां.
त्या कार्डावरचं नाव बदलू शकते मग आता त्यात कसं दाखवले. एखादा्. त्यानच्याच वर्गाला गद्दार असते जो पॉइंट साठी. दुसऱ्यांना त्यांचा लिडर कोण आहे ते सांगतेय. मग ते असा आहे रे सगळं मग त्यात तो कसा वर येतोय. कुणाला कळता हे सगळं दाखवले. पर त्यात त्याचा आणि कॅरेक्टर काय आहे की करते ते सगळंच सॉल्व. डोकं वापरून पण नाव कोणावर ढकलते. त्याच्या त्या साईड कॅरेक्टरला म्हणजे सगळं चांगलं ह्यो करतोय पण. क्रेडिट तिला देते कारण हचं नाव कशातात यायला नको माणसांच्या नजरेत. जी मोजकी चार ते पाच जण असतात त्यांना हे कॅरेक्टर माहीत असते की हे ओरिजिनल कोण मास्टर माइंड आहे. म्हणजे हि ज्या मागे राहून सुत्र हलवात असती रे सोप्या भाषेत सांगायाचं झाल तर. तू लिडर आहेस तुझ्या मागे मी राहणार मी तुला सांगणार तू काय करायचंस. आणि तू सगळं गावाला सांगायचस त्यांनी काय करायच. सगळ्यांना काय दिसणार कि तू करालीस पण डोकं कुणाच असणार माझं असणार.
असा आहे होय बघायसारखं आहे की मग भारी वाटते.
हा त्यानं त ने मग. कसं राहिल ते आहे मग तेथ जे माझ्या वॉलपेपरला कॅरेक्टर म्हणलंस तू ते आहे. मास्टर माईंड कॅरेक्टर. गुगलच्या हिस्ट्री मधे गुगलला जर सर्च केलंस की एनिमी सगळ्यात मास्टरमाइंड कॅरेक्टर. त्यामध्ये त्याच नाव येतंय बघ.
आणि आणि कुठली तरी आहे किती अनि म एकदम मोठे बग वन पीस.
ती लय मोठी ती नाही मी बघितलेली.
हा ते म्हणजे तेजाओर हे पण निघल्यात ना. आपल्या सिरीज निघल्यात दोन.
ला एक्सेसरीज.
काय?
लाईव्ह
हा आपल्या ह्या रेग्युलर नसतात का मन्याय सारख्या.
लाईटस सिरीज म्हणते.
तेच तेच तर त्याच दोन सीझन आहेत.
हा हा हा आणि ह्याच्य बाबतीत ह्याच्या बाबतीत अनेक पॉईंट सांगायचा राहिला. हे हे असतय याला इमोशन नसत्याते हेच्या अंगात.
हा.
एखाद्या विषयी काइंडनेस. नाही अ राग येन हे याकड नसते नॉर्मलच. म्हणजे पोकर फेस काहीतरी म्हणतात बघ की चेहऱ्यावरून नो स्माइल रिएक्शनच काही नाही.
कुठली पण कंडिशन असू दे.
हा कुठली पण कंडिशन असुदे तसं तिच फेस असतोय. त्याचां मेन तो पॉईंट आहे तिथ ते व्हाईट रूमला असतोय की नई.
हा.
तिथ त्याला ती शिकवला असती.
म्हणून म्हणून ते एवढा हे असेल हुशारतेन आणि
हा म्हणजे जरा कमी इमोश शन तीजा कंट्रोलमध्येयेत रे तेजा असा काहीतर तो विषय दाखवलाय कन्सेप्ट हा आता म्हणला अस तुझ्या हेन तुला कुठल्या प्र कारचा बघायला आवडत्या सांग मी सांगतो वनपीस म्हणलास तर मी ती बघितलेल नाही अजून मला माहित नाही. तर मी ती मोठीय म्हणून चालू केलेली नाय मी बारक्या बारक्या बघालोय आता
मला काय त्या हेज्याचं की आपल्या कॉमेडी एक हॉरर ऍडवेंचर त्यानंतर फायटिंगच्या आणि मिस्ट्री असली की काहीतरी अशा असत्यात कणी त्या त्या एक नंबर असत्यात.
हि मिस्ट्री मधी ही येत्या त्या डोकाय लावाय लागतय. अ कसय अगग हि मीस्ट्रीमध्ये आहे कॉमेडीमध्ये म्हटलास तर आम्ही हाय ते दोन तीन तुला नाव सेंड करतो ती बघणार असलास तर तर बघ मी ऍडवेंचर म ते म्हणलास तर अशे आहेत म्हणजे की रिअल जगात गायब हुतंय आणि दुसऱ्या जगाल उगवतय तिथ
हा म हेज्यागत रे टाइम ट्रॅव्हल
टाइम ट्रॅव्हल म्हणता येत नाय त्याला काहीतरी शब्दय माझा मित्र वापरतय रिइन्कार्निशन काहीतरी कायतरी हाय बाबा ते
हम्म हम् असल कायतरी सायनचा शब्द
तू इथं कायतर मरतयस आणि त्या दुसऱ्या दुनियेत तू जिवंत होतयस. आण तिथं गेल्यावर तुला कळतय की तिथं सगळीकडे जादूय. तशा तुला जास्त करून ऍडव्हेंचरवर मिळू शकत्या.
हम्म होय तेच की आता बघतो काय करतो.
आणि मोटिवे्शन मध्ये एक हाय जे कि मोटिवेशन पण हाय आणि कॉमेडी पण हाय. त्यात जास्त करून जिद्द जिद्द असतिया नी आपल्या अंगातली
हा
त्यो कन्सेप्ट लय भारी घेतलाय.
मग हे कर की मला काय कर व्हॉट्सअपला नाव पाठवून ठेव.
हा पाठवतो कि चालतय. हा चालतय ब
हम्म बरं बरं बर हा चालतय ठेव ठेव.